हॅलो
हॅलो आवाज येतो का काय कर त
काय नाही
जवला
हो का
ह त्या पेपर प नाही जायच अकरा असता अकरा सा
मेस आहे बटी
हा म
हा हा
मी पेपर कसे घेत
पेपर का गेले बरे
लीला अस ना चांगलं
होऊ लिलं बरं काही पण काय माहित आता काय होती सगळ अनोळखी चाल जेशी म्हणजे जे इम्पॉर्टंट होते ते त आलच नाही
हा नाही काही एवढा विषय नाही लिली लल दिलं की मी तुम म मा मारक्स आमची गाडी म रेफर नाहीच होतं का हॅलो हॅलो
नि
हा तर माझे पेपर नसतात ना आला
नसतात
नाही ना झालं दोन तीनस्टर राले ते पण होतच नाही
हो का मग काय राहते मग इंटर्नशिप
हा इंरेस्ट समजा सांगित होच्या
लवकर हो का
हम्म
मग एवढं झालं की मग नंतर काय करायचं
झा झाली
अह
हॅलो डिग्री झालावर का
हा
अ ते बँकिंगचा क्लास कर बँकिंग कर
हो अग्रिकल्चरच ना
हा म्हणजे अग्रिकल्चर बँक एक पोस्ट असते नाग्रकल्चर साठी एक वेगळी पोस्ट असते आणि आपल्या दुसऱ्या ो साठी पण आपल्याला द्यायला चालते एक्झाम
हो का
हा तू काय करणारे डिग्री झाली
ह मी काय डिग्री झाली की पाहिल गव्हर्नमेंटची तयारी नाही झा तर सीएच ओ याची परीक्षा देऊन पाहिजे त्याच्यामध्ये बसलं त्याच्यामध्ये
ह हो
कोण कोण.
यार तू.
मी नाही टॉपर की युवर अंजली है अंजली माय फ्रेड.
हा काय यायची काय टॉपर आहे का ती, दुसरा तिसरा नंबर तुझाचं असतो. मंट
माझं दुसऱ्या तिसरा नंबर नसते.
हम्म मग.
चौथा पाचवा राहती, त्याने टॉपर बनतात का? भाजी कोणती खाजी.
हा अरे तरी ते लय झालं बाप्पा, आमच्यासारख्यानसाठी तर खूप ये ते. हो कां.
ते काही येऊन फायदा नाही ना, सेम याच्यातिथे ना जे लास्ट. त्याच्या सारखंच आहे फक्त टॉपर कशाला म्हणतात. तीन पर्यंत आले तेले म्हणतात.
हम्.. नाहीतरी त्याचा काही, त्याचा काही फायदा होता असेल ना, तुम्हाला चांगले मार्क. डिग्री मध्ये.
डिस्टिंशन घेतलं हे ते असलं की, मग नंतर राहते फायदा.
हा हो काय म्हणजे, कुठं पुढ पुढे समजा एक्झाम वगैरे द्यायचीय कुठं. हॉस्पिटलवर ट्राय असं, कोणतं कोणत तिथं कामी पडत असेन ते.
नाही नाही तेच्यात काहीच नाही, याच्यात फक्त कसं राहते की पास व्हां फक्त. काही व्हॅल्यू नसते की, फर्स्ट ग्रेड न पास झालेे ते फक्त डिग्री मध्ये जर आपण प्रत्ये कच्यात ए ग्रेड म पास झालो तर, मग आपल्या डिग्री पण ए ग्रेड ची भेटते.
अच्छा अच्छा, म्हणजे पप समजा डिस्टिंशन ना समजा तेवढंच.
हा.. हा.. म्हणजे की एक जरी अस ग्रेस नाही लागला.
हा.. हा.. हा.. हां. बरोबर आहे, आणि ग्रीेस किती मार्क चा असत तुम्हांला,
आठ मार्कापर्यंत राह
ग्रेस म्हणजे, प्रत्येक सेमिस्टरला कां. प्रत्येक वर्षी.
अं.. प्रत्येक सेमिस्टर ने. म्हणजे वर्षातून एकदा म्हणजे, दोन सेमिस्टर मिळून एक ग्रेस.
हाव का मग, तर सही ये गडे. आमचं डायरेक्ट बंद डिग्रीत पाच मार्काच आहे फक्त.
फक्त पाच मार्काच.
हो.. पूर्ण डिग्री मध्ये,
आमचे जे नाही प्रत्येकले अ.. चार ग्रेस राहतात. आठ सेमिस्टर, प्रत्येकाला एक किती मार्कापर्यंत चालतील.
हा.. हा... हा.. अच्छा अच्छा, नाही ते चांगलं तसं. आणि विषय पण कमी आहे, एक तर
हो विषय कमी येतं पण हेच, विषय चांगली वाट लावतात ना.
ते पण हाय ना. की सत्तर मार्काचा असतो, की एकूण पंच्याहत्तर.
पंचात्तर.
आणि क्वेश्चन किती येतात, पंचाहत्तर मार्क साठी.
पंच्याहत्तर मार्कासाठी क्वेशन, किती दोन दहा मार्कचे येतात. पाच अ... पाच मार्कची पाच येतात, आणि दोन मार्क अकराचे चार येतात, चार, पाच, नऊ, दहा, अकरा अकरा क्वेशन येतात.
अच्छा, अकरा पंच्याहत्तर.
तुम्हाला काय लिहायला लागते पेपरात, हा ऑब्जेक्टिव्ह तेरा मार्कचे बारा मार्कचे असे येतात.
होय.. आम्हाला काहीच नाही पांढ्या पंचायती यायच पेपरात. कशाच्या कप्या चालतात कॉलेज ट्रिकआमचं मग एकदा एंडचा पेपर हे विवेकानंद अग्रिकल्चर
हा हा
मग एंडच्या पेपरला एकदा कॉपी पकडला गेली होती त्यांनी डायरेक्ट पेपर घेतला होता शेवटच्या शेवटच्या पंधरा मिनिटच पेपर लिहिला होता मी तो आणि तो बॅक बॅकचा पेपर होता माझा बरं झालं डी सी नाही लागल तुमही र मल प्रश्न येतो त्यातले सहा प्रश्न मं हो म्हटलं बाबा बॅकचा पेर रिस् कशला घ्याचीखा्याून शिल्लक लिहून टाकूॉपतून
पण ते त्याला हकला नाही मग ते पाच प्रश्न येत होते तेच पुन्हा लिहिले फटोफट कसे पण शॉर्ट मध्ये भेटून गेले तर तेरा मार्च झाल बस
मार्क भेटली तरच बस येतं जास्त टॉप वगीपरची लालच नाही ठेवायची
नाही नाही आ नाही माझा पहिल्यापासून तेच आहे ना विषय निघल्यावा त्याला
हो एवढं काय नाही फक्त विषय निघले बाहि ते असं राही ती गॅरंटी गिरंटी सगळी नाहीतर तम पेपर दिल्याच्या नंतर असं
नाही नाही धगधक ते लही बेकार होतेकडेशी रिझल्टच्या आधी
हो ते तर वाट निघतच नाही तर
हा वसतमझ स उत प्रत्यकक्ष विस फरलं होत ते प आता काही का नाही होणा समजा स्या
हम आता झालं सगळं आता काही नाही वाटत
हम्म नाही आता ह तर बॅगचे आहे दोन ते काढून टाकायचे बस बाकी काही
हम नाही ते बॅगच्या याला काही एवढे हे नाही पण असं जर नवीन असले त्याला वाटते
हा हा
बरी असत
मग बाकी काय फिरायला जाणार आहे म्हणतात तुम्ही
आं काय म्हटलं हो फिरायले जाना हो फिरायला जाणार आहे पण काय माहितीय आता ते आपण आपण म्हणतो की नाही बॉ जायचं जायचं पण जिच्याकडे जायचं ति न म्हणटलं पाहिजे ना समोरून तोपर्यंत आपण आता कशाला म्हणायचा नाही
होव नाही नाही नाही तिनं म्हनलं तरच जात तसा नका जाऊ
हम्म तसंच ना मग ती म्हणल ती ना एकदा बोलवलं होतं तेव्हा आम्ही गेलो नवत आता आम्ही स्वतः म्हणा लागलो जर तिनं आता परत म्हणलं की नाही बचाला म्हणून आई म्हणायला लागली या म्हणून घरी तर जायचं नाहीतर तर काय आपल्या इकडले गावं कमी पडले जाईले
हो नावो नाही तर इकडे येऊ शकता तुम्ही साखर खेटा वगैरे बघा कसं येत का पण पाहिल्यासारखं काहीच नाही इथ इकडं पुढे
ठिकाण पाहिजेत आता सुट्ट्यात आहेत पैसे देतात म्हणल्यावर लोणार पाहिलं नाही ना
पाहिलेलं आहे ना
ट्री मध्येच पिलेले
अच्छा अच्छा हाव
हम्म आणि जास्त दूर दूर जायले बजेट नाही
हा हा ब बजेट बजेटचाच तर लई मोठा प्रॉब्लेम आहे ना खरा
हो ना नाहीतर फिरायचं म्हणलं तर सगळे देश अर्ध फिरून आलो असतो
हाव आता आमचा प्लॅन झालता इकडे तिकडे गोव्या बिव्याला जायचं पण बजेटचा निर्णय नाही होऊ राहिला
हो तिकडे तिकडे जायला म्हणाल्यावर लई पैसे लागतात.
हम्म खर्च का खर्च लागतो हव ना. घरचे तेवढे देत पण नाहीत आपल्याला
ते म्हणतील अभ्यास करायला गेले का फिरायला गेले, चला व्हा घरी.
हाव. मग जेवण
काय माहित आता काय. हाव झालं.
हाव काय. काय भाजी पोळी काय केलं होतं?
वरण, भात, ठेचा
हाव का कोण बनवलं होत?
हम्म हम्म.
तूच बनवल होत का?
नाही नाही.
मग?
दिदिनं बनवलं होतं वरण भात आणि अंजलीने पोळ्या टाकल्या होत्या.
हा ओके. नाही भाज्या वगैरे कशा होतात ते तुमच्या रूम वर
भाज्या म्हणजे कशा?
म्हणजे टेस्ट ला कशा होतात चांगल्या होतात कशा होतात?
एकदम एकदम भारी एकदम भारी भाज्या
हाव का चव हाय का हाताला
अह
चव आहे का म्हणलं हाताला त्यांच्या
हाव ना ताई ताई आहे ना ताई बनवते ताईच बनवते स दोन
तुझी दिदी बनवते का?
हम्म.
मला वाटलं हे बनवते काय म्हणून म्हणत होतो.
नाही नाही.
हा.
ती बनवते म्हणून नाही ही पण चांगली बनवते ते. अहो
हम् मग आता तुम्हाला कॉलेज नाही करायचं का मग ते हाव
जे आता काय माहिती आता पेपर उद्याचा झाला कि मग नंतर सोळा तारखेला पाहायची वाट सतरा तारखेला जाऊन यायचं कुठेतरी पोरी तर जाणारच नाही आता कॉलेजले पण हे बोलवतील कॉलेजवाले मोठे पागल राहतात बोलव तील काय माहिती प्रॅक्टिकलच्या हो प्रॅक्टिकल दोन किती तारखेला हाय? चोवीस ला आहे प्रॅक्टिकल
हाव.
नंतर मग तेच ड्युटी हे ते करा बोर दिवसभर कॉलेजच तर तोंड नाही पाहू वाटत अन त्या हॉस्पिटलच बेकार
हम्म.
काय कराव आता करावच लागते
हाव ना म प्रेझेंटीचा विषय आहे बाकी काय नाही
हम्म प्रेझेंटी आहे म्हणून नाही तर तु कोण नसत गेल, ते तोंड नसत पाहिलं घरीच अभ्यास केला असता आणि पेपर दिले असते
हाव ना हो ना तुम्हाला लास्ट इयर मध्ये काय असतं मग कॉलेज करावं लागतं की मग फक्त ड्युटी?
अ इंटर्नशिप राहते ना ड्युटी लास्ट इयरमध्ये ड्यु काय माहितीय इथले पागल हायत ना बाकी सारखं नाही चालत याच्या मनाचं राहते.
हा हम्! बर चालतंय मग
हो!
हाव!
हो हो झालं ठीक आहे.